हॅलो
हा एक मिनिट थांब एक करतायेत का ग? थांब एक मिनिटं काय आवाज येतोय काय माझा?
हो येतोय.
हा हा. स्पीकरवर नाही लावता येत का हे विचारत होते?
हम्म. काय माहित.
हम्म. बोल कशावर बोलू मी? भाषण ऐकायचं आहे माझ? क काही पण बोलू शकतो ना आपण?
हो नॉर्मल गप्पा मारायच्या. विवादास्पद काही नाही.
ओके. तर आपलं असं ठरलं होतं की आपण म्हणजे बेसिकली आपण काही तरी करूयात काय म्हणताय ते आज रात्री पर्यंत आपण गोष्टी देणार होतो एकमेकांना हा. तर मी असं म्हणणार होती की आता तू तर पुढाकार घेत नाहीये तर तुझ्या अ जे एन जी ओ आहे
हम्म
त्या एन जी ओ चे दहा टॉपिक मला दे मी एक एक मिन टाचे त्याचे त्याच्यासाठी तुला व्हिडिओ बनवून देते.
वा वा वा हा हा हा सॉरी मी तुला मध्येच इंटरप्ट करतेय. मला बदलावचा फोन आला होता.
ए हे तिथे बोलू शकतो ना? हा बोल बोल बोल. राहू दे.
ह ह ह बरं पण मग ते हे म्हणत होते की अ बोलायचं का जाऊंदे नको ते नंतर ब
नंतर बोल नंतर नॉर्मल हा तर मी म्हणत होती दहा टॉपिक मला दे ओके मी चार जीपीटी वर जाईल त्यात एक एक मिनिटाची स्क्रिप्ट काढेल आणि मी तुला दहा व्हिडिओ देते. ओके तू दहा व्हिडिओ बनव
हम
ओके दुपारी तुला वेळ असतो त आणि एक दिवस तुझा तू इंट्रडक्शनचा एक व्हिडिओ बनव आणि असे इंटरेस्टिंग व्हिडीओ असले पाहिजे म्हणजे सांगू का कसं की म्हणजे माझ्या डोक्यात काय आलं होत की सहा महि्याच्या बाळाला घेऊ आईने केली आत्महत्य म्हणजे जीव घेतला स्वःता पण जीव दिला नाय का अशी जे येतात ना तशी एखादी रिसेनचीघटना सांगायची आणि असं विचारायचं की तुम्हाला काय वाटतं? हे का झालं असेल मग तुम्हाला माहितीये का प्रे मेल्सी आणि मानसिक आरोग्य यांचा एकमेकांशी काय संबंध आहे. किंवा मग वेगवेगळेे आजार होत ताट मानसिक हिला मी बोलत असल्यावरच बोलायचं असतं. ना
तिज म्हणणंय की आपण न बोलवतेस. का कारण की मला घर एकटं एकटं वाटतय एवढं मोठं घर ये
हम्म अर्ध अर्ध किराण घीऊ ना आपण.
आपण दोघे म्ह एकटेच आता ऍक्च्युली मी तिला ओरडले. अभ्यासावरनं थोडंफार
हम्
त्यामुळे ते जरा दुःख असं वरती आलय आमचं
अच्छा हम्म
बोल
तेच म्हणत होती मी मी म्हटलं म्हणजे मला पण व्हिडिओ बनवायची थोडी तू नाही म्हणली का मी थोडीशी न्यूज चहच्यात बोलते
हो हो
त त्यानिमित्त मला पण थोडी सवय होईल आणि तुम्हाला दहा टॉपिक दे त्याच्यावर मी स्क्रिप्ट मी आहे खूप मेहनत नाय करणार हाय मी चा जीपीटीला विषय देऊन मराठी क्रिप मागणार हाय हं आणि त्याला जर थोडसं कन्वर्सेशन स्टाइलने बनवून दहा व्हिडिओ देईन तुला. तू दहा बनव आणि असं एका एक दिवस तुझा टाक एक दिवस माझा टाक एक दिवस तुजा टाक एक दिवस माझा टाक आणि एकदम लोकांना रिलेट होईल किंवा ते ऐकायला आवडेल
आ हा किंवा त्यांना असं वाटेल की नाई हे आम त्या आयुष्यासाठी महत्वाच हाय
म्हणजे बायकोलाही शेअर केलं पाहिजे की मग बहिणीला शेअर केलं पाहिजेल अशा टाईपचं मग मानसिक आरोग्य मग तुम्हाला माहितीय का कुठले कुठले आजार होत. ए पण प्रत्येक आजारावर एक एक व्हिडिओ बनवूयात
हो हो आणि मग तिथेच हळूहळू मण नंतर आपण म्हणू शकतो तुम्ही अ काय हे की तुम्ही लॉंग व्हिडिओ मग एक्सपर्ट वगैरे आपण त्यांना इन्वोल करून घिऊ शकतो.
सुरू तर करू ना. सुरु तर करू ना. म्हणजे मला पण कॅमेरा समोर अस फिअर फिअरफुल नव्हत बोलायची सवय लागेल.
हम्म पण मला वाटत कि तु कम्फर्टेबल असते. पण तू अस बोली भाषेत वगैरे नाही बोलायला जाात‌ म्हणजे तू जितकी स्लो फ्लुएंटली अस बोलते ना आपल्या ह्याच्यात म्हणजे नॉर्मल संवाद तू कॅमेरा समोर आले की तु एकदम अशी स्टीप होऊन जाते. म्हणजे मी करेल होईल ना?
ब बर्वेबाईनी पण हेच केल होत. तू नको तिथे थांबते. नको तिथे थांबते. कारण मी आहे. नंतर एकदम थांबते ना अस
नाही म्हणजे थांबते म्हणजे, तुला अस की मी बरोबर आहे ना. कि मी एकदम तू फक्त नाही कस बातम्यांसाठी आपण प्री प्रेर होतो ना फक्त तशी प्री प्रेपरेशन केलीये हे अस नॉर्मल आपण गप्पा मारतो. ते तुला जड होईल. जड जात आणि आणखी ते तस केल नाहीेयस तु.
किती वाट आता मला भीती वाटते ऍक्च्युअली.
मला अस वाट की डोक्यात हे हम्म
हम्म
आता टी व्ही लावून दिला हिला. आणि मी बेडरूम मध्ये आले तर शांत झाली. आणि गळ्यात पडून पडून रडत होती. जस का आई मेली.
खूपच नाटकी ग. कस साभाळनार. ते अजून लाहानच आहे. मोठ झाल्यावर तो कुवत नकरे होणारे.
आणि आता मी तिला फक्त म्हटल की, हे माऊ अभ्यास बिभ्यास काही करू नको. आपल्याला अजिबात ते गरज नाही आणि उपयोगाच पण नाहीे आयुष्यात. अस मी तिला म्हटल. तर एकदम जोरा-जोराच रडायला सुरुवात केली आणि मला म्हणते की तू अस नको बोलत जाऊ. मला खूप वाईट वाटत. तू कधी कधी अशे शब्द वापर ती अस करून रडायला लागली. आणि तो मुद्दा संपला. सगळ झाल. आणि तुझा फोन आला. मग परत वेगळ सुरू केल. आबांना बोलवते का काय.
तुम्हाला वाटतय अग तिला ना फोन आला तुला तर तिला अन इन्सिक्युर वाटत का?
काय माहिती.
की अरे आता आपली आई अजून कोणासोबत तरी शेअर करावी लागतीय आपल्याला म्हणून.
डोंबल्याच आता ही लुसी आली वळवळ करायला. शेपटी मारती तिला नवीन खायला दे म्हणून.
ए ती पण रोज नवीन मागते का ग?
अगो हो, नवीन म्हणजे तिला त्यातलच टाकलेल असत ना ते ते नाही संपवत ती‌. वरचा जो नवीर वरचा नवीन लेअर असतो ना, आणि तिला कळत वेड्यात काढलेल तिला. नुसती ऍक्टिंग केली ना तर ती पळत -पळत येऊन पलीकडून बघते की खरंच टाकतेय का? हे बघ आता शेपूट मारत
सोडून सगळे शहाणे या जगा
आता मला शेपटी मारत फिरतीये. इथं मी इथे येऊन बसले. ही तिकडे होती बे हॉलमध्ये आता तिथे यू-हे ब माझ्या तोंडाकडे बघत बसली आता,
हा ये तू छकुलीच पण यात बोलू शकते.
हम्म- हम्म बरोबर
आणि मला सांग हे काम कोणालाही करता येतं का ग?
हो -हो
आणि यातन कुणालाही आर्थिक हे मिळत, पैसे मग छकुलीलाच सांगशील तू, तू बोल म्हणा तुलाही टास्क ला का तुलाही मिळत जाईल म्हणजे तिला ती बोलेल म तुझ्या सोबत,
ठीक होईल, ग म्हणजे हे तर होईल,
तितकं तिला एक स -तिला कळेल की, की आपण हे जॉब सोडून पण दुसर काहीतरी करावं. हेक्टिक म्हणजे काय बोलायचंच, टास्क आहे ना हा,
बोलायचं एकशे ऐंशी मिनिटं देणार म्हणजे त्याच्यात तीन तीन, तीस कॉल होतात दहा- दहा मिनिटाचे कॉल होऊन, म्हणजे तुम्ही कट करायच दहा मिनिटाचा एक सेगमेंट झालं की कट करायच हवं तर त्याच व्यक्तीबरोबर तुम्ही दुसरा काॅल करू शकता. एका व्यक्ती बरोबर तुम्ही तीनशे आपण ह्याच्यावरच बोलतोय.
नाही -नाही किती कॉल करू शकता तरी?
तीस कॉल करायचे.
एका व्यक्तीबद्द- ह एका व्यक्तीसोबत किती बोलू शकता?
तीन ते चार, तीन माझ्या मते,
मॅक्स टू मॅक्स त्याच्या वर नाही.
त्याच्यावरन
हा मग ठीक आहे तिचे एवढे दोस्त आहे, एवढ्या दोस्तांशी बोलत असते, एवढ्या दोस्तांशी बोलत असते. तिथं आरामात तीस काॅल करू शकतो.
आणि अ बाकीच सांगते अजून काय असतं ते, का
हम
आपण एनजीओ चा व्हिडिओ विषयी बोलत होतो.
तर मी काय म्हणते, आपण ना एक तारीख जवळ आली आहे. मी तुला पुढच्या महिन्यात दहा व्हिडओ देते. ओके पुढच्या महिन्यात तू वीस व्हिडीओ बनव. हॅलो, म्हणजे रोजचा एक व्हिडिओ, रोजचा एक व्हिडिओ असा तू वीस व्हिडिओ बनव. ओके मी दहा व्हिडिओ बनवते हम्म, म्हणजे तीस दिवसाचा कंटेन्यू झाला असं करूया आणि असच नाही आणि मग पंधरा व्हिडिओ हातात असले. कोणाचे पण तुझ्या माझ्या दोघांची मिळून, पंधरा किंवा तुझ एकटीचे पंधरा किंवा माझे असे झाले की, मग तू अपलोड करायला सुरुवात कर,
हो चॅनल वगैरे तर आहे. इन्स्टाग्रामचा अकाउंट पण आहे सगळं,
हा आणि दोन्ही कडे टाकायचे म्हणजे तुला हे म्हणते की पंधरा दिवसाचा कंटेंट जवळ असला -
तर मग अपलोडिंगला सुरुवात करायचा आधीच हो ते सॅटर्जे असतेच की आपण
हा
व्हिडिओ केला आणि उद्या टाकला असं कधीच करू नये उद्याचा आपला भरोसा नसत
अनलेस अँड अटिल तुमचा ब्रेकिंग न्यूजचा विषय नाय.
हा हा
हाय की नाय हम्म तुझ्याकडे रिंगलाईट वगैरे पण आहे का ग जाऊ दे ना ह्याची गरज मला वाटतं ज्या दिशी त्यांनी हे आहेना काय म्हणतात अ नाय नाय लाईट लाईट आहे ना सूर्याचं ठीक आहे लाईट आहे ना - त्याच्या अपोजिट दिशेने बसायचं म्हणजे तो लाईट तुमच्या चेहऱ्यावर येतो त्यामुळे आपोआप तुम्हाला नॅची हे लाईट मिळतं.
लुसी लुसी मुळे माझ का ऐकायचं हे होतं ती इतकी भिकऱ्यासारखी बघतीय ना मला. डोळे मिटून डोळे बारीक करून वगैरे बसलीये समोर
हम हम दिवसातन किती किती वेळा खाल्ल तिने
अगं तिचं खाणं चालूच असतं पण ती अधन मधन येऊन ताज दे म्हणती आणि रोशन आला ना मी आता रात्री झोपायला गेले तर मला मागेल रोशन आल्यावर रोशन ला मागेल. माऊ इथं झोपायला आली तर माऊला मागेल.
चुकून पप्पा आले तर पप्पांना मागेल.
तुझे सगळ्यांना माग. सगळ्याकडे दोन
हे बघ ना एकदम गरीब तो. काय खाती येस एकदम गरीब तोंड करून माझ्याकडे बघतीये.
प काय खात की बापरे आणि ना मी आता भाजी आणायला गेली.
थम धा धा हे झाले मी परत कॉलबॅक करते हच्यावर न या हा थांब